हॅलो.
हा तो झोपलाच नाही अजून मी गेल तो टी व्ही बघालता. हा मग आणि मला बघितल्यावर हा झपला नाही मग मला बघितला आणि जवळ आला रडायला लागला मोबाईल बी म जरा फुटानं घालून दिलं खायला म जरा खाल्ला म आता ब माराय लागला होता दोघांना पण.
काय करायचं. म.
हम्म.
काय म्हंटला?
हॅलो
हा
नाही नाही आवाज येईना बघा. हा
रेंजच कमी आहे हो इथं.
हा तेच की
काय न्हवेचं बा
आवाज अडकाय लागलाय.
इथं सुद्धा कशी रेंज येत नसेल मी दारात येऊन बसले निवांत.
हा हा
काय बसलायसा?
कसल उकडायला लागलंय घरात बसू वाटना हो इकडे आलो की आणि आंब्याच्या झाडाखाली. कारण घरात टीव्ही चालू आहेत ते पिल्या झोपला नाही अजून
हॅलो
आणि खालच्या
हा मामा झोप असतेत रोज इथं आज पाणी पाजले नाही झाडांनाही आळ करून त्यामध्ये तर वर बसता येत नाही तर खालीच बसली जरा
हा हा मुट
गार भारी वाट ते इकडं हा मोठ्ठे आंब्याचा आणि चिक्कूचा आहे नारळ
हा पाणी पाजल्यामुळे गार होत असेल? चालेल
हा आणि ऊस आहे ना कडला.
मग सावली असल?
हा
हं हं जेवलायसा?
जेवलोय बघा रात्रीचं जरा शिखरण होतं.
हम्म
तर सकाळी वरण केलतं. आणि आंबिल केलेली होती कडी होती, चपाती
हम्म
त्या आंबट लई खावू वाटत नाही कडीतेन काही खाल्लो नाही फक्त शिकरण एक वाटी आंबिल पिली आणि वरण थोडं खाल्लं वरण पण आवडत नाही डिलिव्हरीत खाल्ल्यामुळं
ते सारखं सारखं ते वरण भात वरण भात मन हिसकत असेल त्यांन
हा
हा आमची दीदी त्यात चटणी घेऊन खायची अशी जरा जरा जरा ते चवं लागत नाही हम्म
हा चवं लागत नाही पर्याय नसतोय जप खायला
खायलाच लागत ग म्हणजे का खायच असतेयं ते
म्हणजे बाळाला दूध जात असते ना मग ते आपण कायतरी जड पदार्थ खाल्ल कि ते बाळाला दूध जड जात मग त्याला पचायला तेवढी ताकद नसत्या मग आपणच हलकं खाल्लं कि बाळाला हलक मग भात हलका असतोय ना चपाती जड असते भाकरी हलकी असत्या चपाती आपल्याला सुद्धा पचायला जड असते.
चपाती खर चपाती च मगं तस चपाती बपाती देतेतं ना खायला खरं
धवाकण्यात खावा म्हणून सांगतात खरं ती बाळ तेन रडतंय त्यांना दूध जड गेलं की रडत
दवाखान्यात काय पाहिजे ते हरभरं फुटाणं विटाण सगळं खायाला देत्यात
देत्यातं त्यानी आता माझी आम आमच्या इथं मिरज माहिती आहे का तुम्हाला अ तिथं माझं मिरज सेविला डिलव्हरी झालती आणि सगळं दवाखान्यात चपाती तेन सगळं खावा म्हणून होतं आम्ही नाही खाल्लो आम्ही वरण भात कवा तर सकाळी उकडलेली अंडी. सकाळी नाष्ट्याला उप पीट असं खात होतो. आणि दुपारी वरण भात संध्या वरण भात असं खायचो. कारण आमचं गाव तिथ लांब आहे ना, जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर हाय. अं शक हां शक्यतो संध्याकाळी कोण येत नव्हतस दुपारीच यायचेत. दोन टाईमच जेवण घेऊन.
हा हा.
मग संध्याकाळचा एक टाइम विक
सिजर आहे काय नॉर्मल आहे तुमचं?
सिजर हाय.
सिजर‌ हाय. सिजर हाय तुमचं? हम मग मुलगा किती वर्षाचा हाय?
पावणे तीन.
पावणे तीन म्हणजे, मग आणि म्हणजे असं दुसऱ्या पोरगीला मुलाला अजून काय ट्राय केलं नाही काय?
नाही नाही ते हं जरा मोठं व्हायला पाहिजे की. काय ते?
ऐकू येईना ओ.
का आणि डिस कनेक्टिंग झाला काय हो?
नाही नाही काय म्हणलासा? हॅलो.
हॅलो.
हां काय म्हणलासा,
एक, चालू आहे नव फोन.
हाय हाय.
ऐकू येतय ना बोलत्याल.
होय होय बोला.
हम्म. ते कुठे गेलं, बा फोनवर बोलतेलं कालच्या वाणी.
हा हा.
इना येत ते नंतरनं आणि कट कराय टायमाला काल बी असंच झालं नाही तर परवा दिवशी झिरो झिरोच सेकंद दाखवालतं हो ते मम्मी संग बोललो ते म्हटलं की नाही सगळी पस न तशी आणि बोललेले सुद्धा झिरो सेकंदच म्हणून सेव झाले.
झाले हा हा
हम्म काय प्रॉब्लेम आला ते कोणास ठाऊक समजलंच नाही. हं हं
तरी पहिला टास्क आपण केल्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं फार तर कळालय ना
हा हा हा कळालायं त्यातला अनुभव आलाय नाही आता जास्त खरे डोकेदुखी आहे बा लई
होय माझ्या बहिणीला तेच म्हटलं होय सार म मोबाईल हात तात फोन चालू घरातल्याना एक पटते बाहेर काय म्हणणार हिच्या हातात सारखं मोबाईल असते फोन चालू असते
होयं अव्ह ते सारखं झडतीच झाली ते अव चार दिवस खूळ लागल्या वाणी आता चार दिवसात तरी किती कॉल झाली आता मग तुमचा हा मला पंचवीस कॉल होत्यात बघा कॉल केला की पाच
होय
आवाज अडकायला बघा काय म्हणलासा? हॅलो हा ब्लाऊज शिवला काय काल?
झालं शिवला रात्री शिवलं जरा झालंय पुर्ण आता हं
हा हा
नाला वयची नको झालंय म्हणून ठेवलंय तसंच आणि येऊन झोपलोय इथं लवांडलो होतो. ते काय रेंज येत नाही आता वर मग वरल्या घरात. म आणि येऊन दारात बसलोय. हम्म. ऊन व्हायला नको.
नको.
हम्म. हु देत एक सारखं म्हणून आणि आलो बाबा
हा हा टेन्शनच आहे व एक
टेन्शन हाय डिस्कनेक्टिंग वायला नको पाहिजे होत. कसं बी बोलाय चालू. अन फन स्पीकर वर भी यत नाहीय.
हा.
आवाज वाढवाय कसा काय येत नाही तेजा नाही.
नाही येत मग हेडफोन घालायला लागतो.
हेडफोन घालाय लागतंय. हम्म ह.
आता तुम्हाला आणि खरं ते भावाच्या ह्याच्यावर आणि परत ही ज्यावर आणि कॉल तुम्हाला आणि ते पंचवीस पंचवीस आहेतच की हो ते कधी कंप् लीट करनारा मी सासूबाईच काय आता पुुढल्या आठवड्यात चालतय खर. हे सासूबाईंचं पुढल्या आठवड्यात चालतंय की,
होय.
पुढ्याला रविवार पर्यंत चालणार की आता
हा.
हम्म.
जरी कॉल तेन आला तर तुम्ही रिसीव्ह करा काय हा.
आठ मिनिटं झाली वाढतं.
हम्म. नाही मी जरी कॉल तेन केलं रिसीव्ह करा म्हण.
हम्म करणार किवा त्यात काय काय आपलं झालं म्हणजे झालं. करायलाच पाहिजे म आण का निवांत.
काय नाही बघा.
ओ उकडा लागली झोपबी लागाना आणि काहीच नाही.
काय नाही घरात बसू वाटना झालत बघा आता पाच मिनिटं गेलतो तवर
पत्रा आहे ते न तापत असतील लय हो ते.
हम्म सिमेंटच पत्रा हाय लय तापतोय.
होई लय तापतोय शिमेंटचा आणि हेथ तर काय तेच हाय लई तापतय.
हा ऊनच असलाय हो आता पाऊस आ आता पाऊस चालू व्हायला पाहिजे हो
तेबि पडणा सात तारखेला होन मे महिन्यात गेल्यावर्षा पाऊस पण महिना झाला लागला होता. पंधरा दिवस आधीच चालू झाल ता एप्रिल महिन्यापासून पडीत होता. मिरग निघणार हाय न
हा मिरगा.
हम्म हम्म. खरं गेल्या पैसे देऊ लागला हो
लेटच आहे हो, पाऊस कमी आहे म्हणत्यात. ह्या वर्षी पाऊस कमीय म्हणत्यात ओ ह्या वर्षी. हा हा हा.
पाण्याच आवड झालं न्ना.
होय.
पाण्याचं कस करायचं हुं हुं हुं.
पाण्याची टंचाई भासणारच.
भासणारच य टायमला अवघड होणार लईच अवघड होणार पाण्याच पाणी नै
पाऊस चालू झाल्या पावसाळ्यात जरा पाणी असतय नंतर हिवाळ्यात आणि जरा प्रॉब्लेम येईल. त्यो ओपन ओपन झालं का बघा ती.
आव दहा मिनटं झाले खरं ओपन व्हायलय आता?
अ ॲप उघडा की ते. हा. हॅलो.